काय कर
तु आला उतरलाच गेला न तो मग आम्हीच करून घेतला आमचे मी पेंडिंग स हात करायच
काय म्हण उचललं उचललंच नाही गेलं हो म्हणजे तुम्ही सतते प अठ्ठा मारून दिलाय काय असं आहे का
ह हा आता मग स मला आहे ना ललित काका चा फोन आला व्हिडिओ कॉल केदारनाथ दाखवलं त्यांनी मंदिर वगैरे
ह हा केदारनाथ गेलेत का ते
हा केदारनाथला गेलेत ना मस्त घोड्यावर गेलेले आहेत
हा का
हम्म त्यांचा फोन आला मगाशी व्हिडिओ कॉल के केला मला मला म्हनेबहिणी कुठं आहे
हम्म
म्हणाल आव ते संभाजीनगरला गेलेले आहेत का का बरं जाऊ दे म्हणे ग झालं का तुझं दर्शन म्हटलं बाबा इथूनच झालं दर्शन
हम्म हम्म हम् ह का ललता केदारनाथ गेलाय हा हम्म चांगलं द
ते हरिद्वार केदारनाथ हा मित्रांसोबत गेले
हरिद्वार केदारनाथ
हम्म अजून बाकीचे बाकी असतील येता येता करतील ते बाकीचे
हा हा बरंय बरंय
मस्त घोड्यावर गेलेत ते
हा का
हम्म
हा आई किती वाजता पोहोचल्या फोन केल्या होत्या
मी केला दोनदा तीनदा फोन लावला त्यांना ते फोनच नाही उचल ते त्यांचा फोन बॅग ते वाटत
बॅगी त असेल मग फोन
हा मग म्हटलं बावन्न करलं तर ते तिकड बस तील अस सगळ्यांमध्ये परत मी म्हण आईनी नाही उचललं तर ते अजून भडकतील म्हणून मी त्यांना फोन नाही केला त्या तंद्रीत राह फोन कुठ तचा फोन कुठ तरी असेल परत ते बडबड कर त म्हणला आयला म्हणून मग मी त्यांना काही फोन नाही केला हा म्हण कस त ते बघत नाही काही नाही कुठे बडबड
हा तेच ना मग म्हणूनच मग आम्ही पण नाही करत नाही त्यांच्या ज फोन आम्ही तास केलाच नाही ताईना फोन सकाळी मामांनीच केलेला होता निघालेले होते म्हणे सकाळी मामानीच केला होता निघाला होणे मनमाडपर्यंत होते
हम हा का सकाळी लवकर हा उठली होते डबा वगैरे केला जराशी भाजी करून दिली कोरडी उसळ केली आणि ते मग त्याच्यानंतर तर बाबां ते काल गेलेले होते बाहेर त्यांनी आणलेलं होत ते उरलेलं पार्सल चिकन हम्
हम्म
माय म्हणे रात्र. रात्री काय आणू नका म्हणे पण हे दोघं तर मग लहान भावाला खायचं होतं वाटतं चिकन ते सं.. दुपारीच घेऊन आले ते
कोणाला बंडू भाऊला
हा बिर्याणी खायची म्हणे अ ते काय बाहेर गेले होते ना कुठे दोघे तिथे चपल वगैरे घ्यायला तिकडे गेले होते ते चक्कर मा फिरून आले त्याला फिरायला घेऊने गेलते जरासं बाहेर
कोण श्रुती मंडईला का हा हा
राऊंड मारून आले वाटतं येताना चिकन पण घेऊन आले ते म्हटलं अगं तुला म्हटलं होतं ना मी सकाळी काय मी नाही सांगीतलं होतं आणायला मला म्हणले मला काही माहित नाही यांना खायची होती बिर्याणी त्यांनी घेतलं म्हणले
हा का हा बर बर कसा आवज येऊ लागला ग
फोन येऊ लागला मला आईचाच आहे थांबा नंतर खरं नाही ना आता
अ ह आता आईचा फोन येतोय काय
हा मघाशी केल केला होता
तो जेवायला आला होता वईन म्हणलं ऊगच नको कारण मग तो फोन करून दिला
हां तेच ना मग
हा श्रुतीच्या हेच्यावरून कर ना श्रुती हाय ना
हा नतुडी काय म्हणती
नाही श्रुते सांग ना आईला एक फोन कर मला फोन चालू आहे म्हणून सांग
श्रुती आई फोन कर बरं
हा
अगं माझा ह्याच्यावर फोन आला होता पण हा मी त्या ऍपवर फोन चालू हे तर कटून जाईल हा फोन
आईला असं सांग का माझा इकडे
तुझा फोन तर कर मोबाईल चार्जिंग नाही म्हणे तिचा एकच टक्का आहे जावदे नाही म्हणती त नंतर माझ्या हेच्या वरून करून देत करतो मग नंतर
हो का नाही म्हणती का एक टक्का चार्जिंग म्हणून तिला दोन शब्द बोलून घ्यायचे ना चालेल ना. नंतर करती आईला असं द्याव ना
सांगितलं मी तिला एक दोन टक्के होऊ द्या मग करायला येईल म्हटलं जाऊ द्या तोपर्यंत माझा फोन बंद होऊन जाईल मिच करून देईल
हा बरं बरं ठीक आहे तुझा फोन पाहिला अशील ना आलेले म्हणून करतोच तिला आता बर बर मग आता काय बिर्याणी आहे काय
हा आता तिघ. तिघांना कराव बिर्याणी तिने मॅरिनेट करून ठेवलंय चिकन टाकून मसाले वगैरे बर टाकून काय काय टाकलं केले तिने बाजारात गेली होती थोड भाजीपाला घेऊन आले भाजीपाला काढत बसली होती ना मी
करीन तुला
बघू आता काहीतरी करून दिल चपात्या तर नाहीेय आय थिंक माझा मग ते भातच वाडवा शिजून घ्या ब परतून घ्यावतोच
नुसतं भात खाशील म परतू
मग आता काय करू एकटीसाठी करायची ज्वारीची एकटीसाटी करायला लयच जीवावर येत हम ते मग भाकरच माझं कस माझं कस आहे मामी भाकरीच भाकर तर खाल्ली तर मी मला रात्री भूक लागते
मग भात पण ठेवायचं ना
तेच ना भाकर आणि भात नंतर भाजी काहीतरी पिटल भिटलं काहीतरी करून घ्याव मग घुटून आणि बघू आता काहीतरी करते
मग करायचं खायचं मग तशीच ऱ्हाती का म भात खाल्ल्यावर भुक नाही लागत का तुला
नाय भातने नाय काय होत मला भाकर खाली की भूक लागते
भाकर खाली की भुक लागती पाय तू उल
आताच भाकर मी रात्री मी दीड भाकर तरी खाऊ झोपली ना रात्री तरी मला पहाटे भूक लागून जाती असं वाटत रात्री जेवलीच नाही मी.
असं आहे काय?
हा ती कोणती असू देत मग त तांदळाची असू दे. किंवा ज्वारीचे असू दे किंवा बाजरीचे असू दे.
हा हा हा वापर आमचं त उलटा आहे मग. तर पोळी खायाय लागती नुसत भात खा ला का होत नाही.
म मी म्हणजे खाऊ शकते ब भाकर पण खाऊ शकते मग भात जर असलं ना सोबत मग काही वाटत. नाही पण मग जर नुसतीच भाकरच खायची म्हटलं ना
हम्म हम् जा मग मसाले भात लावून द्यायचा स्वतःसाठी. छोटा कुकर तर हाय तुमच्याकडे.
हा हे नंबर
मग मस्त कांदा टोमॅटो इथ चिरायच द्यायचा कुकर लावून. हम्म काय पण वं ळ्याची भाजी करून पोळ्या. आमच्या दोघीच तर दोघी तिघी सासवा सुनासाठी बस झाला.
अंडे हं
काय?
केला मी फोन मिस कॉल दिसला म्हणून फोन केला.
हा हा बर बर. ठीक चल आता काय काय आणला भाजीपाला?
काय वांगे आणली काही एवढं बसलेलं नाही वांगे भिंडी. कोथंबीर आणली वीस रुपयाची बरीच मोठी जुडी दिली तिने.
कोथंबिरीची काय?
हा आणि उसळ आणली ल लसूण. पं ऐशी रुपये पाव, आर बाव, लसूणच नाहीए.
लसून ऐंशी रुपये पाव त्यांनी तेव्हा म्हटलं मी अगा मी नाय का दोन त आठवड पहिलं आली बाजारात शंभर रुपयाचा घेतलाएक किलो मामा म्हटलं अजून एक किलो घेऊन द्या तर मामा नाही नाही पुढच्या आठवड्या देऊ आणि काय ते ऐकत बी नाय आपल. असं होऊन जात ना आता त्या दिवशी बाजारात गेली तर म्हटलं मी काय कांदे घेऊन येते तुम्ही घेऊन जात नाही काही आणू नको म्हणे आता कांदे बी महाग होऊन जातील म्ह अजून दहा किलो आणून घेऊ म्हणजे टेन्शन आणणार नाही तर ते आणणार तयार नाही.
हम्म मी आता त्या दिवशी मम्मीकडे गेली तर मम्मीनी मला ते म मम्मीकडे गेले तर मम्मी अर्धी गोणी कांदे दिले मला म्हणे दिदे कांदे आणलेले आहेत घेऊन जा म. दे गाडी होती गाडी टाकून घेऊन आली.
हम मला कांदे निवडून ठेवते आता बसल्या बसल्या नाहीत आता स्वयंपाकाला उशीर आहे. एककडे भाजीन पोळ्या. साडेसात ला लागल तरी होते. आज आम्ही डबल जेवलो ना जेव् छान जेवायला आम्ही डबल दोघी सासू सुना च.. नाही आज ते सोनोग्राफी करायला जायचं होत मला. मग मी जेवलीच नाही सगळी थोडीशीच जेवली. म्हटले पाणी जास्त प्यावं लागतं मग मग जेवण जास्त ज झालं पोट भर जेवला कीं मग पानी नाय जात.
हम्म हम्म.
तुला.
रिकामा ऑडिओ
मग दोन लागली दोन वाजता लागली भूक आ. ते मॅडमने सोनोग्राफी करायला सांगितली आता गर्भ पिशवीची
हा का?
हा मग मला म्हणून जायचं होतं. नेमकं मग गेली नाही. म्हणून मग भुक लागली. बसतो दोघी सासु-सुना परत हा मग आता काय भूक नाहीये. देऊलग बगू आता काय काय करायचं, काय काय नाही.
हम्म.
नाही मसाला खिचडी केली तरी चालते.
हा म कायेतर
हे खात नाही वा यांचं काही नाही भुर्जीने हेच खातील हे दोघेजण नाही क खिचडी टाकन, मसाल्याची खिचडी मस गरम-गरम, नरम-चरम, मऊ-मऊ करायची आज मामा काही नाही खाणारे
ह का?
बंड्यादा गेले दुकानार म?
हा उशिरा गेले आज, तीन-साडेतीन ला गेले ते दुकानात
हा हे चक्कर मारून आल्यावर का?
हा.
हम्म हम् म काय स ला बंड्या वगैरे का नाही दुकानावर हा का? कुठं गावातच गेल होते का म्हग हे दोघजना
हा काय माहिती कुठल्या जुडिओला गेल ते गावातल्या म्हटले मला
हम्म.
चक्कर मारून आले, इकडून-तिकडून-इकडून
हम्म दुका दुकान
उशीर लावली
अशी लावली हा ब
काय म्हणता अजून?
काही नाही चालू आमचं. लसून सोलून ठेवावं म्हटलं आता आमार बि मग पेस्ट एवढं महाग झालं नसं मग पेस्ट परवडायला तर डिमार्ट मधली जिंजर
तला बी लसून कमी घ्यावं लागल म्हटलं नाही तर तो तो आता संपून जाईन पावशेर आणला मी पन्नास रुपयाचा, पन्नास ला पाव तो दुसरा बारीक तो आईशी म्हटंली ती आणि हा जो होता आपला मोठा कांडीवाला जो असतो ना, तो पन्नास म्हंटली ती. मग तो घेतला पाऊस शकतता त्याच्यात किती सात-आठच कांड्या आल्या असतील मी मुद्दामुन म्ह मोठ्या घेतल्या. मी म्हणलो नको त्या बारीक-बारीक हे आहे थोडासाच आहे ना पण मग मी म्हटलं, थोडासा राहू द्या बा घरासाठी कसं पेस्ट करून घाता संपुन जातो ना मग लवकरतो आसं
आणि तुमची जास्त वापर आहे ना ग? मसाला बी जास्त आहे तुमचा. मसाला किती राहतो तुमच्याकडे
तेच ना, दोन-दोन-तीन-तीन दिवसाला पेस्ट करावं लागतं
मी आठवड्यातून एकदा मसाला करते, दोनच भाजीचा आणि ते पण लवकर उठत नाही. असं नेहमी, नेहमी नाही करत फक्त शेवगा असला का करती आन उसळ पण जास्त सुकीच करतो आम्ही नाही तर मग कांदा, टमाटा टाकून करतो अशी मसाल्याची पण नाही करत मी.
मी तसेच केले मी कांदा, टमॅटो टाकून सुकी करून दिले आईनां म ती होती ती थोडीशी म ती पण तिनी पूर्ण सू करून घेतली्ी तेच खाली ती पोळी सोबत ती सुकी भाजी आणि रात्रीची वांग्याची भाजी होती ती खाल्ली आज सगळं संपल होत चपात्या पण संपल्या
हे झालं ग झालं असल ना
हो हो बरं बघ ते हा झालं झालं अकरा मिनिटं झाले अकरा साडे अकरा
होव
म
ह